मुस्तफरी
हो आहे
हम् काल केलं होतस कॉल पण ना आगं काल जर असं बाहेर होते मी त्याच्यामुळे म्हटलं सकाळी बोलू
हा हा हा
काय म्हणतेस मा
बा आहे की घरी स्कूलला पाठवल्या
हय तुझा आवर ना
हो हो आवड मी पण इथं खाली आल्या ऑफिस हम्म आवाज वगैरे चालत नाही ना पण बाकीचा काय
नाही नाही बाकीचा काही आवाज नाही चाला तर पाहिजे वातावरण एकदम
होय ना तुमच्या इथंचा म्हणजे आवाज वगैरे काय नसतो
नाही नाही ह तर नाही हॉस्पिटलमध्येध्ये काही एवढा आवाज पेशंट वगैरे असलं तरच मग नाहीतर काय प्रॉब्लेम नसतोय काय म्हणते
काय पाऊस वगैरे
पाऊस खूप आहे इकडं
हो भीथ नाही आता अजिबातच नाही कालपासून
इकड तर चालू आहे पाऊस आवाज येतय पत्राचा पूर्ण म्हणून राहत बसली जरान
होय कालपास ना माझं उ काय हे चाल ना झालंय हम् काय म्हणायचं त्याला हो तर
हम्म माता प्रॉब्लेम पररावा तसाच होता काल सुट्टी असते काल मी घरी होते त्याच्यामुळे जरा बाहेर गेले होते हम्म त्यामुळे काय जमलंच नाही काल काल दिवसभरात नाही येत नाही येत
ह हा स्कूल मध्ये नाही आज ते कुलच सोडलं इकडं आलंय अ ते पंचायित करते
होय बर बर ते काय काम आहे का
काम वगैरे नाही पण ते आज काहीतरी ते हे नाही काय एसटेच पाचचं निघालय
हा हा हा हा हा एम सी एम सी कार्ड कसला येते हा ते काड काढायचं तू काढलंस काी नाही
नाही घडलेल मला माहितच नव म्हणजे मी ते वेळेस नव्हती ना मी तिथ त्यावेळेस कुललं जात होते मग तेव्हा ते निघाल आमचे म्हणजे घेतात कशाचे
कारड कााचे पैसे किती घेत
नाही आमची इथ बाहीईंने ते फ्री दिलं होतं ना
होय का हम् हम् हम आमच्या इथं मला वाटते पंचा ते दोनशे चाळीस घेतलेले आणि आता ह नवा रस्त्यावर काढून देतात आता सायबर कॅफे तिथे त्या लेडीज दोनशे वीस दोनशे अडीचशे असे घेतय
होय अबरयकणे म्हणजे इथून कधी पण आता प्रवास केला तर फ्रीमध्ये का
व्री मध्ये नाहीये आपल्याला अर्ध तिकीट बंद होईल हे जर कार्ड काढलं नाही ना आपण तर मग फुल तिकीट आपल्याला द्यावं लागलं हे कार्ड गरजेचंच आहे हेला आपण मोबाईलला रिचार्ज कसा टकतो ना तसा रिचार्ज पण टाकत येत आपल्याला भाड्याचा म्हणजे असं महिन्याला जे काय असेल की नाही त्यांच टाकून द्यायचं म्हणजे मग आपण कुठेही जाऊ शकतो
होय का बरं आहे की
हम्म आणि मलाही काढायचंय पण मी पंचाकीत होत तेव्हा काढलं नाही म्हटलं आपल्याला कुठं जावं लागतंय तेव्हा त्याच्यामुळे काढलं नाही पण नाही अस इमर्जन्सी अशी वेळ येते ना कुठं पण जायची मग त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम नको यायला ना
होय
हा आणि बेळगावसरच्या गाड्यांना मध्ये आपलं फुल तिकीटच घेतेत आपल्या जे लालपऱ्या असतात ना त्यांनाच आर्ध तिकिट घेतेत
त्यालाच फक्त होय
हो काय म्हणते सांग की
ह म्हणजे असं बेसिक काय पण बोललं तरी चालत
चाल काही प्रॉब्लेम नाही आता माझे सहाे त्रपन् रुये दाखवताय कॅश अमाऊंट आलेली म्हणजे एवढ्या कॉल तुझे
किती कॉल झाले
माझे मला वाटतं ह दहावा कॉल असेल
होय का मीच घरबर क त्या मला नाही अजून दाखवत काय मी माझे झाले पंधरा पण पंधरामध्ये
अरे तुला दाखवायला मी काय म्हणते यु पी आय आयडी वगैरे दिलायस का तू मग कस तुला दाखवल ते हे नाही आपण रिप्रेश करतो तिथं बघ तीन तीन रेश आहेत तिथं जायचं आणि तिथं क्यूआर स्कॅन कोड आहे बघ तिथं तिथं जायच आपली डिटेल्स सगळे टाकाय तिथ क्यूआर टाक तुझा तुझं नाव किंवा मग ह्याचा पॅन नंबर वगैरे लागतो कारण तू पहिल्यांदाच काम करतेयास ना म्हणून तुला माहिती नसेल म्हणून सांगता तुला मी हम् ते करून घे म्हणजे मग तुला डिटेल्स समजाल ना तू किती काम केलस आण किती पैसे भेटणार आहे तुला असं
होय
हा माझं पहिल्या दिवशी मला वाते दोन दिवस सदुसष्ट रुपये दाखवत होत आता काल का दिवस तरर मी बघितलं नाही सोड म्हटलं आता झालेत कॉल बघू येतात का नाही काय पण आपण जेवढं बोललो तेवढ्याच्या भेट बहुतेक पैसे आपल्याला
होय ना
आता माझे सहाशे त्रेपन दाखवतं आहे दोन तीन दिवसातच या
मी एक पण अस कॉल ना हे बोलले नाही असं दहा मिनटाच्या खाली बोलले नाहीत तरी पण असे लय पैसे नाही सहा स साठ रुपये पाचसाठ रुपये असं एका कॉलला चाळीस रुपये तीस रुपये असंच भेटलेत फक्त
हा का मग ते आपल्या बोलण्यावरती असेल किंवा मग आजूबाजूचा आवाज जर येत असेल ना त्याच्यामध्ये तरी ते मान्यच करत असतील कारण की ते ए आय ला सबमिट करतो आहे ना आपण वगरे काही चालत नाही किंवा ब्रेक झालेला आवाज चालत नाही किंवा एकच एकच गोष्ट डबल डबल बोललेली ते चालत नाही असंय हा किंवा मग आपण कुठल्याही विषयावरती चर्चा करतोय तो विषय त्यांना आवडला सब्जेक्ट तर त्या त्याच्या आपल्याला पूर्ण देणार ते पैसे नाही आवडलं आपण इिकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या तर मग ते कमी करत असतील ना असं काहीतरी असेल ना
होय होय होय आपल्या आपण ह्याच्या विषयीच बोलूयात
हो नाही आपण बोलते एनसीएमसी कार्ड पण आपल्या लेडीज साठी महत्वाचं आहे ना एवढं काय त्याच्यात हे नाही कारण ते जर नाही काढलं तर आपल्याला कुठं ऑल महाराष्ट्रात कुठे गेलीस तरी तिकीट भेटणार नाही इथून पुढं कारण आता त्यांनी रूलच काढलाय तसा
हो हो म्हणजे हे पण तसा टॉपिक महत्त्वाचाच आहे
हे हे महत्वाचंच आहे आणि हे आपल्याला एनसीएमसी कार्ड काढणं बर गरजेचं आहे त्याला काय फत मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आपल लागतंय वाटतं
हम
आणि मग ते दोन दिवसात क काहीतरी भेटते वाटत आपल्याला आता जर आपण ऑनलाईन करून आलो ना दोन दिवसात आपल्याला नावानिशीते भेटणार आपल्याला रिचार्ज करायचा असल तरी करू शकतो आपण त्याला किंवा नसल करायच तरी जेव्हा ज्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं आहे बस मी प्रवास करायचा त्यावेळेस जरी टाकला तरी चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही येत त्याला
होय का मला माहितच नाही एवडं काय अ हं हं हं
नाय नाय एनसी एमसी कार्ड काढून घे गरजेचंच हाय मला पण काढायचं आहे ते फक्त तर मला पण कसं आता पोरांच्या मुळं जावं लागतं त्यांना गा पुण्याला म्हणा किंवा किंवा नातेवाईक माझे बाहेरच आहेत नाशिक पुणे वगैरे असं मा आपलं अर्ध ते तिकीटात गेलो तर आपल्याला वाचतील ना तेवढेच पैसे कारण फुल तिकीट आता पुण्याला नाही म्हलतर तर साडेतीनशे रुपये ते आपण अर्ध्या किमतीत जाऊ शकतो एकशे संत्तर पंच्च्यात मध्ये जाऊ शकतो नाशिकला नाही म्हट सर आठशे रुपये तिकीट आहे लालपरीेला मग ते चारशे रुपयात जाऊ शकतो ना आपण
ह
असं हम् त्याच्यावर मला काढणं काढायचं आहे ते गरजेचंच अगं काढणं हे
् हे आमच्या इथं त्या दिवशी काढलं होतं आ तर मग त्याचे ते कार्ड आज देणार आहेत म
हा कार्ड वाटण्यासाठीच बरोबर आहे ह दोन तीन दिवसात भेटत वाटतं ते कार्ड आहे ना हम्म आणि ते काढलेस का आयुष्यमान भारत कार्ड
नाय
ते पण काढून घे ते पण कस हाय माहिती आहे का आपल्याला पाच लाखांपर्यंतच हे माप आहे म्हणजे दवाखान्या जर दाखवलस कनाय तू ते कार्ड तरी आपल्याला म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट फ्री मध्ये भेटू शकते त्याला आपण फक्त रेशनिंग कार्ड मध्ये नाव पाहिजेलाय तिनं आपलं नाव भेटायला पाहिजे
हा हा हा ह मम्मीच्या आमच्या झाल असल म्हंटल त्यावेळेस आम्ही लक्षात मी पण नाही लक्ष दिलं न आता फुकट त्यावेळेस फुकट होतं अडीचशे रुपये पण नव्हते
अ तुमचं आय जावा तुम्ही काय म्हणतय संपल तू काढलस की नाही ते
अ कोणतं
आयुष्यमान पण
ह्य ते नाही दोन्ही पण नाही काढलेले कार्ड.
व्ह का आणि तुमच्याकडे कामगार योजनेची काय स्कीम.
हो ते आहे की पण ते पण नाय मी भरलेलं.
का बरं घर ते पण हाय चांगलं कारण आता मुलगा लहान. तुझा ह समजा आता चार वर्षांचा हाय ना. पहिलीत जर गेला ना पहिली पासून मग तुम्हाला पैसे वगैरे चालू होतात त्याचे पहिली तर तो. तुझा अटेंडन्स दाखवायचा त्यजा वर्षभराचा. आणि एक अ शिष्यवृत्तीचा फॉम भरायचा असतो. कारण अडीच हजार रुपये तुम्हाला वर्षाला येतात पोराच्या त्या हं म्हणजे जस जस वाढ. पहिली दुसरी तिसरी असं वाढत जाईल का नाय तर तुम्हाला पैसे भेटत्यात आणि नववी दहावीला दहा दहा हजार रुपये. लय भेटत्यात दहादहा पंधरा-पंधरा हजार रये.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
शिक्षणाचा खर्च आपला तेवढाच बाहेर पडतोय ना ग. किंवा मग डिलेव्हरीचे पण चार्जेस वगैरे भेटतात त्याच्यात. ती चांगलीच की तुझ्याला सांगितलं तर तुझ्याना केलं ऍड मला वाटते कामगार योजनेचं काय माहिती. हम् केलंय तिनं तिला तेच आता पहिलेला गेले ना म्हणू म्हणलं इथून पुढं तुला भेटू शकतो लाभ त्याचा म्हंटलं किंवा दुसरा चान्स वगैरे ठेवायचा असेल तर आपल्याला ते सर्टिफिकेट वगैरे दाखवल नाही डिलिव्हरीच वगैरे तर मग आपल्याला पैसे देत अकाउंटला आपल्या सिझरला पंधरा हजार आहे वाटतं आणि नॉर्मलला दहा हजार का काहीतरी असं आहे.
हा हा ह इथं ते अ ब काय बर मला म्हणायचं होत तुमच्या ते बॅकचा बॅकग्राउंड ला लय आवाज येतोय.
होय काय.
हम्म भरपूर आवाज येतोय.
हा हा हा नाही इथ कोण त सा स कोणीस. नाही एक पेशंट आहे फक्त तो पण आत गेलाय सरांकडं.
होय.
हम्म.
कुठल्या स ह्याच्या हला आहेत तुम्ही.
अ आशिष पाटलांचं हॉस्पिटल हाय सिद्धविनायक हॉस्पिटल ते पुर्णहेच्यावरती. पूर्ण म्हणजे वाताच वगैरे किंवा हेच सर्दी ताप ठोकल्यावर. अ दोघ दोघपण सीआयटी आणि मॅडम तर लेडीजच सगळं बघत्यात्या.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
तेस्ट पटर् मॅडम ना. त्या लेडीचं सगळं पिरियड पासून डिलेव्हरी होईपर्यंत सगळं पहिल्या महिन्यापासून नव्या महिन्यापर्यंतची ट्रीटमेंट पूर्ण मॅडमकडेच होती मग डिलिव्हरी वगैर काही इथे होत नाही.
कृिष्णीला किंवा मग सिव्हिलला आपल्या गरजेच्यानुसार आपण प्रायव्हेटला पण नाव देऊ शकतो. पण इथ नव्या महिन्यापर्यंतिथ ट्रीटमेंट घेता लेडीज.
होय ना?
हम्म.
हे मी ऐकलोय नाव पण
हम् नाही चांगलाय तुमच्या इकडे च मसूर वरुन पण मला वाटतं एक दोघी तिघी लेडीज येतात कारण त्यांचे पिरियड मिस होत होते ना आणि कोणाला पीसीओडीचा पण प्रॉब्लेम होता त्या लेडीज य ते तिकडं मॅडम कड आणि आमच्या इथं पाटणच्या वरून पयना तर आहे ना त्या सा पूर्ण लेडीस इकड खाली येते त्या.
हम.
एवढे एर्यात तर मॅडम आणि सरांचं आहे हे म्हणजे दिवसाला नाही म्हणलं तर पन्नास साठ तरी पेशंट होतेत आमचे.
होय का!
हम्म!
मी हे करते मी करते कॉल
ओके चाले ओके चालेल रेसिपी विषयी बोल हा. ठीक आहे.